हॅलो... हां... आवाज येतोय का... मध्ये मध्ये ब्रेक होत येतोय आवाज... हॅलो
हॅलो
हॅलो... हा येतोय का आवाज?
हॅलो
हॅलो
हॅलो
हे... हा
हा येतोय का आवाज?
हॅलो... हा येतोय ना.. माझा नाही येत का? हो येतोय येतोय हा... रेंजचा प्रॉब्लेम... हां... रेंजचा प्रॉब्लेम होता वाटतं... व्हायब्रेट होत होता आवाज
हा हा हा हा... मग माझ्या इकडूनच असेल... आता बाहेर ए
हम्म फुल रेंजमध्ये राहत जा, तुम्ही म्हणजे आवाज येत जाईल,
हो मग आता,
हम्म.
बाकी मग.
काय नाही आता आवरायचे काम आता मैत्रिणी येतील गच्चीवर जायला.
हम्म.
जायचं झाडझुड करून मग थोडा वेळ मग आमचा पाण्याचा टाइम आम्हाला पाण्याचा पण खूप मोठा प्रश्न आहे बाबा टायमातच आहे पाणी.
हा हा हा हा
मग तेवढ्या वेळात येत मग तेवढं साठवून ठेवायचं,
आम्हाला नाही काय पाण्याची अडचण तेवढं तरी बरे नाही आम्हालाही पाणी लागतय
काय पाऊस आहे का काय तुमच्याकडे भरपूर
नाही आमच्या इकडे झाला बोर चांगली चालते बोर पावसाचा अजून पत्ता नाही मरणाच गरम होते
पावसाच आता आमचं इथं वातावरण पण नाही वाटत पण नाही जून महिना चालू झालाय.
हो लयच लय म्हणजे आताच उशीणत आहे
हम्म.
हम्म असं बाहेर तर बसूच वाटत नाही.
हो इकड जास्त आमच ट्रान्सफर झालंय ना तर आधी होतं त्यापेक्षा, तला भयांनाक उष्णताय पणार अक्षरशः असं उन्हाळी लागल्यासारखं व्हायला लागलंय
हम्म आमच्या इकडें पण तसच झालं मी बहिणीकडे गेले तथ जरा चांगलं होतं इथ आध्या पोराना पलाही त्रास झाला उलट्या आजूला
त्याऊ शासैलीच होत
हा आणि आधी वाटायच्या तिकडच ल असर उष्णता अ जा वाट नाताता गेल्यावर कळ नाही इथेच बरे आहे आता इकडं आलं तर वाटत ह तिकड चांगलं
तसच असतं आपण जिथं जातो तिथल्यापेक्षा दुसरीकडे जाऊ वाटत असत
हम्म तेवला अजून कोणा कोणाला कॉल करता तुम्ही
कॉल आता करते असे ज्यांचे आता येतात ना तिथं ग्रुपवर कोण फ्री असेल त्या नंबर घ्यायचा आणि आधी साधा कॉल करायचा आणि मग बसायचं बोत
हा हा हा हा मला तर एवढ्या दिवस कामच नव्हतं आला आज आलंय तसं
अच्छा
ते आत कुठून सुरुवात करावे काय कळतच न कोलायला कॉल कर हम्म.
आधी साधा कॉल करून विचारायचं तुम्हाला टाइम आहे का करू का फोन मत तर म्ही कार्या ॲपमध्ये जा
आणि हे त्या ग्रुप जेवढे मेसेज येतात तेवढ्यांना हे करायचं का अच्छा अच्छा आणि हे आपण अ एखाद्याला कॉल केला तर आपल्याला पण परवडतं आणि दुसऱ्यांनी आपल्याला कॉल केला तरी आपल्याला परवडतं
हम्म हम्म
आणि ते कॉल कसे मग मोजले जातात आता मी लावला तर माझा मोजला जाणार
आता तुम्ही जिथून कॉल करता का तिथं ती लिस्ट आहे आपलीच किती सेकंदात तुमचं कॉल झाला आहे आणि तुमचे कॉल चेक करतात असे पण मेसेज आहेत बघा वाचून
आश आहे का
हा आणि तिथं आता तुम्हाला तिथं पाचचा टास्क दिला असेल तत्ो म हां तर ते तुम्ही केलेले कॉलच त्यात मोजले जातील तुम्हा आ तर हा मी आता हा मी केलाय ना तर हा नाही काउंट होणार तो नंतर अकाउंट होणार पण सध्या तुमचा पाचचा टास्क म्हणजे मला पण पाच चा आला आहे म्हणजे मी तो पूर्ण करतेय ना आता
म्हणजे अजून झालाच नाही का तुमचं पूर्ण
माझं झालं आता वीस सव्वा कॉल हा माझा
हा म्हणजे एवढे टास्क पूर्ण केले का
हो
हा तुम्हाला जरा जास्तच टाइम दिसतोय मग
हा मलस् टईम बघाव तेव्हा मी फ्रीच असते
अरे आम्हाला आता शिवा आज काम आलंय आता आमचं कस होईल
रात्र्री का रयची
तसं नाही मग कालावधी आम्हाला कमीच राहील का वाढून दिला जाईल
नाही वाढव दिला जाईल ना किंवा जेवढं येतात तेवढे करायचे पटापट आता हे पाच समाविष्ट केले जमा केले की लगेच येतोय दुसरा पुढील कार्य जोडा म्हटलं की त्याला क्लिक करायचं लगेच येतात पुढचे पाच
म्हणजे आता हे पाच कॉल झाले की नंतर परत पुढचा टास्क असतो
हा हा लगेच
हां हां अजून ते हे ट्रान्स काय ते ट्रान्सफिक्शनचं ते नाही आलं मला अजून काय मराठी
मला पण नाही आलेलं.
हा हेच आज आलं कस तरी सारखं रिफ्रेश करून करून. आज बघते जरा त्या ग्रुपवर जरा मेसेजच टाकते. कोण आहे का फ्री?
हा भरपूर जण आहेत फ्री. तरी आ हा
आणि कोणत्या ग्रुपला मेसेज टाकायचांय.
ऑनलाइन कार्य ग्रुप असं म्हणून आहे ना?
ऑनलाईन कारीया.
हा त्याच्यावर याता. नाही नाही ऑनलाईन कार्या म्हणून आहे ना.
हा हा त्या ग्रुप वर मेसेज टाकू का?
टाकण्यात आलेले आहेत ते पण बघाणे. हे करा त्या नंबर घ्यायचा अन तो विचारायचा आधी फ्री आहेत का करू का कॉल आणि लावायचा लगेच
हा हा हा हा
हम
बर हो जरा आता मनावरच घ्यावं लागल आलंय काम तर देवाच्या दयनी.
पटापटा केले की होईल न.
हम्म आता रात्री इथे रेंजचा प्रॉब्लेम यतो इथं म असं गॅलरीतच उभं राहाव लागलं.
मग तिथंच बसायचं आणि रात्री करून घ्यायची झपाझप झपाझप.
मग तुम्ही रात्रीच करत होतात काय?
हम्म बारापर्यंत म्हणून तर झाले दिवसा दिवसा आमच्या इथं पण रेनोवेशनचे काम चालू आहेत कोणी ना कोणी येत राहतं पोरांच व त असतो रात्री पटापटा होतात. झोपल्यावर पोरं.
हम्म हम्म हम्म बघते मी आज जरा ट्रायच करत जरा पण जरा पण अनोळखी माणसासोबत बोलायला बी जरा हे होत
हम्म नाही काय वाटत एकदा सवय झाले की का आपल्याला काय माहिती नसते द्यायची पर्सनल जनरल आ आता बायकांना तर काय बोलायला सांगायची गरज नाय. ते मातीच असत तर फुटून गेलं असत कधीच.
त्याय देवाली.
हो तेवढा आहे. त्यातलं त्यात काय काय बा त्याला तर जरी जास्तच नाही असं बोलायचं.
हो जास्त छंद असतो चगलीला.
त्यांना जरा जास्तच नाद ये. बोलायचा आता काय जरा त्यांचाचरोबर घेती लावते जरा
कोणासोबत?
आहे जरा आमच्या एक रिलेटिव्ह.
हो हो. काय काय बायका समोरचं बोलणार असल ना तर आपल्याला पण मग उत्साह येतो जरा बोलायला. नाही तर काय काही शब्दच नाही शोधत.
हा त्या काय करता एकदा फोन के की ठेवायचं राह माणूस आ इकडे कंटाळून जातं. कधी कधी तर असा मुद्दा पण कॉलकट करावा लागतो.
अशी करते त्यावेळ आणि लई दिवस झाला त्यांना फोनच नाही केलाय आता पैशाच्या निमित्ताने करते झाली.
म्हणजे त्यांना पण येतील तुला पण येतील तुम्हांला पण येतील म्हणजे ते टेंशन नाय.
त्यात जरा जास्तच खुश असतील म्हणून त्यासनी पहिल्यांदा जरा बोलण्याचे पैसे भेटायला लागलेत.
ह्. हम्म.
त्यांचा तर टास्क पूर्ण करून पुढच्या वेटिंग वर असतील त्या
नाही नाही. हा असेल कदाचित
हो त्यांच सगळं सबमिट झालं असतील आणि अजून वेटींगला असेल. पुढचे कॉल मला द्या कुणीतरी अजून आता जरा काय हाल हवा आहे ते जरा फोन करून विचारावं लागल त्यांना
नाही असावं पण माणसाने तसं पण
हा ते आहे. बघा आता जरा अ बोलण्याची गरज लागली म्हणून त्यांची आठवण आली आपल्याला
हा नाहीतर न असं वाटत की काय बोलते बाई विना कॅरडल.
हा हा हा तेवढा आहे.
एकदा आम्ही असंच कॉलवर बोलताना माझे पण एक आहेत असेच वळबळी
हम्म.
ते माझ्यासोबत एक जण होतं त्यांनी नेमक तो कॉल ऐकला.
हम्म.
हा त्यांनी त्या डोक्यालाच हात लावला काय बाई ही एकदस पाठ झालं की नस्त राईट टेन्शनचं नाय म्हणतात ना अशा व्यक्ती पाहिजेत आपल्या सिस्टीममध्ये. गरजय, एखादा सब्जेक्ट हा एखादा सब्जेक्ट भेटला.
कि त्याच्या किती बोलाव किती नाय?
काय प्रेपरेशन करायची गरज नाही काही नाही, काही नाही.
हम्म आणि तसं सुचायला पण पाहिजे ना बोलायला.
हा, हा म ते बरोबर होत.
हम्म नाही तर कोणा कोणाला काय कोणता पण टॉपिक दिले तर त्यांच्यावर काय बोलाव?
बोलावं ते कळत नाय.
सुचायला. ते पण पाहिजे खरं आहे तेवढं, बाकी अजून काय म्हणता मॅडम?
मजेत निवांत आता झालाय आपला बऱ्यापैकी टाईम.
अ करायच तुम्ही पण.
हो करा ना तुम्ही करा तुमचे पाच होईपर्यंत चालतंय असं. अल्टरनेट केलेले चालतात, आता मी केला तुम्हाला तुम्ही मला हा, लगातार नाही करता येत.
आता अजून एक दोन करते. एकच झाला आता माझा अजून एकदोन करते, चला म आ आपले दहा मिनट हो
हो ठीक आहे धन्यवाद. चालेल हा.